हा बोला की काय करलाय?
काही नाही चहा पिला आता तुमचं चहा पेन झालं?
नाही चहा नंतर न ऊन असल्यामुळे नंतर घेणार. गरम आले की कसलं.
त्या तर.
हो.
तब्बेत बरी आहे?
हं आहे बघा तुमची बरि आहे.
होय आहे घरातले कसे आहेत.
हा आहेत बघा मस्त आहेत तुमच्या घरातले कसे आहेत?
हा आहेत मस्त आहेत आता.
हा.
आणि काही कुठं फिरायला तेनी गेलता काही नाही.
आता सध्या तर काय गेले नाही.
हा हा.
हम्म हम्म उन्हाळा जास्त असल्या मग गेले नाही कुठ.
हम्म हम्म वॉटर पार पार्कला ते जायचं कुठ तरी मग.
हो इथलं तर करायला पाहिजे प्लॅनिंग बाळ लहान आहे म्हणताना गेले नाही.
हा हा हा.
हा तुम्ही गेलता की नाही कुठ?
आम्ही पण प्लॅनिंग करालय अजून काही गेल नाही पण.
होय हा हा. आता वॉटर पार्क भरपूर ठिकाणी झालात ना.
हो इथं ह्याला कागलला पण एक झाले ना कुठले तरी का असं हे म्हणून.
हा पाजार तरला मिनी गोवा म्हणून काय तर हाय झालय का ह हा ते खूप फेमस झालय.
होय ऐकल त्याच पण अस जास्त. त ऐकले जास्त बाहेरन.
हा हा आम पण व्हिडिओ तेन बघितलंय त्याचा.
हम्म हम्म हम्म छान आहे जाऊन यायला पाहिजे एकदा.
होय जायला पाहिजे. खर तिथल्याबद्दल म्हणजेच माहिती तेन पाहिजे नाही तिकीट किती हाय काय हाय ते.
हा हा एवढं काय असं जास्त तिकीट नाही आहे वाटत एका माणसाला साडेतीनशे किंवा चारशे पर्यंत खर्च येऊ शकतोय. फक्त तिथल्या तिकीटच. होय आणि वेळ पण जास्त म्हणजे असं काय सात आठ नंतर न. लगेच बंद करत्यात असं पण काही नाही आहे जास्त वेळ असते चालू.
होय काय हा हा चालतय ते कासवच पहिल्यांदाच काय तरी झाले अस ते त्याची माहिती आलती नाही. बातम्याला तेन दाखवाल तिथ वाटं कि पहिल्यांदाच असं कासव होत मोठठं तयार केले असं काय तर
हुँहुँ ते आता काहीतरी दोन तीन वर्ष झालं काम चालूत त्याच आता दोन व आता काहीतरी रे सुरु झाले वाटत ते ह्या उन्हाळ्यालाच
ह हा ते कारंज्या पडत्यात वाटत कासवाच्या तोंडातून
होय होय.
ह छान केलं त इथलं इथ ज्यांना गोव्याला जायला मिळत. त्यांना हेथ गोवा बघायला मिळेल.
होय होय.
हा
आणि काय आणि दुसरं कुठलं माहिती आहे, तुम्हाला काय
आणि दुसरं नाही हो एवढं काय माहिती नाही मला पण
हा हा.
तुम्हाला
नाही ते एकच ऐकून माहती आहे. ते पण इन्स्टाला वगैरे रिल्स येतात त्याच्यातूनच
हा आम आम्हाला पण ते सोशल मीडिया मुळच कळा लागलय.
हा हा.
हम्म.
सोशल मीडियामुळे काय सगळं आता लगे लगे समजत.
होय होय आता सध्या आता दुकान छोट काढलं तर त्याच रील्स करून लगेयच व्हायरल व्हायला लागले ते, रील्स तयार करून होय मार्केटिंग जास्त चाल
हम्म.
हम्म. हम.
अणि काय मग
आणि काय नाही बघा ऊन उन्हाळ्यात का आता आंबे जास्त आहेत त्याच्यामुळे आ अमरसच की हंह हंह हो घरच्या अंब्या असल्यामुळं
हा हा हा.
हा.
आम्ही पण केलेलं परवा आमरस वगैरे वड्या वगैरे करून ठेवलेय त्याच ज्यूस वगैरे करायला ते
हां हां.
त्याची रेसिपी माहिती आहे तुम्हा़ना.
नाही ओ, सांगा म्हणजे प्रत्येकाची आ पद्धत वेगळी तुम्ही कसं करताय बघूया की सांग?
म्हणजे आमरसच पूर्ण सगळं रस काढून घ्यायच त्याच मिक्सरला बारीक करून घ्यायच. आणि साखर घालून ते दोन ते तीन दिवस असं उन्हात वाळवायचं. पण त्याला असं जास्त कडक ऊन लागतयं आणि वाळल्या नंतर न आमरस काढल्यानंतर साखर आणि लिंबू घालून पूर्ण दोन ते तीन दिवस वाढवायचं ते कठीण हो होईपर्यंत, हा आणि ते वाळल्यानंतर व असं खड खड निघतात, आपलं चॉकलेट कसे खडे असतात ना तसे. मग ते मिक्सरला बारीक, करून पावडर करून ठेवायची, आणि ज्या वेळेला आपल्याला ज्यूस वगैरे पाहिजेल असते त्यावेळेला आपण करू शकतोय लगेच.
होय चांगलंय की मग कधी पण बन्हाळ्याची काही वाट बघायला लागत नाही मग आंबा येतील, मग खाईन हम. होय होय भारी आहे की, मग. कधी पाहिजे तेव्हा आंबा मिळणार खायला.
होय.
माझ्या सारखं
हा सेम सेम तसचं होतयं.
हा! चांगली कि रेसिपी करून ठेवलाय की. लहान मुलं तेन अचानक
म्हणजे दुसरीकडे जर, बाहेरून घ्यायला गेलं तर ते, वेगळं केमिकल वगैरे वापरून तयार केलेलं असतयं, ते काय हम्म. आपल्यासाठी चांगलं नसतयं हा, मग त्यासाठी आप आपल आपून घरात केलेलं चांगलं हे.
होय होय, आणि लहान मुलं तेन घरी असलं की बरं पडतयं ते बाहेरच देण्यापेक्षा घरातलं दिलेलं बर. त
होय आणि राहते पण वर्ष वर्षभर ते चांगलं, फक्त काही थंड हवा वगैरे लावू द्यायचं नाही, त्याला एवढंच.
हा बुरशी वगैरे सुटणार मग त्याला थंडावा लागली तर,
हा तेच एकदम पॅक करून ठेवायला लागते.
छान! आहे, की रेसिपी वर्षभर टिक शण्यासारखे.
आणि तुमच आणि काय चालय?
आम काय नाही बघा आहे बघा निवांत.
हम हम ते काय जॉब तेन वगैरे काय करत नाही ना, घरीचं आहे?
होय, घरीच आहे आता जॉब तेन काय नाही.
हा हा.
हू म.
घरातले वगैरे आणि
काय नाहीवा निवांत आहे तुमचं कसं घरातलं. अ दे, ते होय हा. हम!
आणि नवीन काही करताय काय नाही मग घरात.
नवीन काय? काय तर दररोज असच की, जेवण तेवढं असं वेगवेगळं रेसिपी त्यां शोधायच. आता उन्हामुळे कुठं बाहेर जात नाही. त्यांच्यामुळे असंच की आहे आंबरस चपाती तर जास्त चालूय आमच्याकडं
हा हा हा.
हम. चालते ह. मग फिरायला गेलास नही ऊय कुठे.
फिरायला जायचं ठरलेलं असंच गणपती पोळायला वगैरे पण जरा प्लॅनिंग आणि चेंज झालं मग
हा हा छान आहे गणपती पोळ्याला बघण्यासारखा आहे.
होय आता जरा जास्त गर्दी आहे असं म्हणाले तिकडं म्हणताना मग
होय होय सुट्टीमुळे गर्दी जास्त आहे हा
आता उन्हाळ्यात सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे फिरायला सगळेच बाहेर
हो हो आता नवीन केलंत नाही आम्ही गेल तरो तेव्हा ते जुनं मंदिर होतं ते पिक्चर मध्ये आहे त असले. होत आता नवीन केल्यात सगळं वाढतं.
हो काय आम्ही पण आता जाऊन सहा ते सात वर्ष झाले आता नवीन काय बघितले नाही आम्ही
हा हा मागच्या वर्षी काय तर ते समुद्राचे पाणी मंदिरमध्येध्ये गेलेलं वाटतं कधीच गेलं नव्हतं ते मागच्या वर्षी गेलेलं पाऊस जास्त झालेला नाही मागच्या वर्षी पाणी मंदिरामध्ये गेलत वाढते
हम्म हम् आता या वर्षी पाऊस काय काय करते काय माहिती एवढं
हो नव्वद टक्के आहे म्हणून सांगा लागलेल बातम्याला
हा हा हा
आता कधी पडते काय म्हण आता तर कालच्यान पाऊस चालू झालाय कार अजून तर काय पडलंच नाही एकदा दोन क पडला असेल
होय पडले की एकदमच पडते आणि त्यांच्यात जास्त जेवढे पडले त्याच्यापेक्षा जास्त ऊन पडालागले आणि
होय पहिला, पहिला बारा पडलेलीत वाट तर दुसरीकड आमच्याकडें काय पडली नाहीत. हा हा तेच गारा सगळीजण वेचून, वेचून खायालतीत
खुप गोळा केलेल ते. ते खाल्यानंतर अस दात काहीतरी घट होतात ना म्हणताना ते घेऊन खायचं असतात. हा म्हणजे असं पूर्वीची माणसं सांगतात. आजी, आजोबा तेन असतात ना ते म्हणतात पहिल्यांदा गारा वगैरे पडले ल खायच असती त्यामुळे दात वगैरे घट्ट होतात.
आणि पहिल्या पावसात भिजल्यानंतर काय तर ताप येत नाही वर्षभरात. का म्हणतास वाटत की वाढते ह, ह. तेवढंच मी भ-भिजायला तर मिळते त्या निमित्तानं.
होय तिथूनच आजार चालू होतोय.
होय, होयआणि काय आता पावसामुळ पाणी बदलतय त्याच्यान आता वातावरण लगेच चेंज हो
होय, होय एकदा-दोनदा पाऊस पडून गेलाय तर आता थंड वातावरण झाले लगे-लगेच
आणि सगळं व्हायरल इन्फेक्शन हे ते लगेच आजारी पडायचं दवाखान्यात जायचं.
होय.
हा. हा. आणि काय मग?
आणि काय आणि जॉब नाही अजून आ आता बघायला लागलोयच ऑनलाईन ब घरातनच. हा तस बघायलागलोय. कुठे मिळाल तर
होय, होय पेट्रोल पण बचत करायलाच सांगितल्यात बरंय ऑनलाईन केलेलं.
होय घरात बसून होतय सगळं. आणि बाळाला घरातलं बाळाला सांभाळायचं होते घरातलं पण होते.
होय होय मागायला लागत नाही इंडिपेंडट हो राहता येते आपल्याला जे पाहिजे ते घेता येतय. होय ह आपल्या, आपल्या असलेल बर असते. काय पाहिजे असलं तर मागत बसायला लागत नाही.
हम्म आणि शिक्षण झालेला उपयोग पण करता करायला पाहिजे की आपल आपूण.
ते तर आहेच
घरात बसले की मग आणि बुद्धी पाठी मग जाते आपली.
हो गंज चडते. होय, होय काय तर काय तर बुद्धीला असल म्हणजे अनीजरा आपल्याला ज्ञान मिळतेय नी. कायतरी करत राहिलय की हा आणि तेवढंच पेट्रोल पण बचत होतय समाजाला मदत पण होतय तेवढीच आपली छोटीशी
होय, होय.
ह.
बरं चालत या मग ठेवूया.
हा हा चालेल, चालेल.
अ ह.